तेेतात ना शेवटच्या दोन मिनिटांमध्ये ना की अ बोलले तुम्ही पण करत जावा, मग त्या बोलल्या की कसं करायचं असं विचारल्या. मग त्यात त्यांनी काय सांगितलं त्यांना ते जेंट्स की तुम्हाला दोन पर्सननी पाच-पाच कॉल केले की तुम्हाला टास्क मिळून जाईल. एवढंच म्हणजे बोललेत आणि त्यानंतर मग जे फर्स्ट स्पिकर सोबत ते बोलण कॅरी ऑन केलं आणि मग कॉल कट झाला.
हा म्हणजे दुसऱ्या पी स्पीकर ना फोन मध्ये च घेतलंय न म ते तशे रिजेक्ट करायला सांगितलं तरी पण एकदा कन्फर्म करून घ्या.
होय मी मेसेज टाकलाय मला अजून रिप्लाय नाही आला.
तरी पण रिजेक्टच करायच्यात कारण दोन स्पीकर पाहिजेत फोन काडून घेऊन बोलला असेल तर मग रिजेक्ट जर असच साईडला थोडसा एक दोन मिनी बोलला असेल कोणासोबत तरी चालू शकतो तसं.
ठीक आहे. म ते एकदा म्हणजे मला मॅडमांना असं म्हणजे म्हणायचं होतं की एकदा जरा व्यवस्थित डीप मध्ये सांगितलं तर ते बरं पडेल ना जे चुकून डेटा अ हे होणार तर नाही बरेच वेगवेगळं कसं पण काय पण बोलतात ना बघितलंय की. करता तेवढं डीप नाही सांगितलं.
हा हा हा तुम्ही कसं आता आता हे करायला काय हे?
नाही नाही नाही अ झाले की आता माझे तीनशे कॉल्स कमप्लीट झाले की.
त्यामुळे तर या म्हणजे जरा सुरुवातीला म्हणजे अजून एक पाचशे वगैरे झाले ना ते सगळे होतं आपल्याला म्हणजे कळते कशे कशे आहेत त्यामुळे जास्त काय हे तरी पण शक्यतो हा आहेतच व्यवस्थित तरी पण फक्त जे जास्त नाहीस वगैरे असते ना शिव्या वगैरे असं म ते रिजेक्ट तच करत चला आणि फक्त एक दहा मिनिटाच्या कॉलमध्ये आठ-नऊ मिनिटं जरी व्यवस्थित बोलला असेल एक दोन मिनिटं इकडे तिकडे असेल तरी चालू शकतोय ते एवढं काय हे नाय.
चालेल म्हणजे करते मी केअरफुली पण एखाद्या वेळेस ते हो तेच की असं म्हणजे काय पण बोलतात काही कळतच नाही असं त्यां हा हा.
चुका म्हणजे ते मध्ये जरा जास्तच कसले पण ऑडिओ हे झाले ना त्यामुळे तो
होय होय. हम्म.
आणखी काय मग कॉलेज ला म्हणजे रेग्युलर तुम्ही एक्सटर्नल करताय काय?
नाही नाही एक्सटर्नल नाही अ पण असं रोज नाही जात.
म्हणजे आठवड्यातून एक दोन दिवस.
हा हो.
मग म्हणजे सिलेबस वगैरे मग कसं समजतंय?
हा समजते जेवढं फार्श नाही आहे त्यामुळे येते लक्षास काय बोललं?
एम सी ए करताय ना तुम्ही?
नाही नाही एम बी ए.
एम बी ए करणार हा.
हो. ते काय आपलं म्हणजे जास्त हेच्याच लँग्वेज असतात ना अ जे कम्युनिकेशन बेस्ट
हां मग. होय होय एम बी ए चे म्हणजे माहतीय माझ्या पण एक फ्रेंडने केला होता.
अच्छा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
आता कसं बरेच जणं आता इंटर्नशिपच कराय लागलेत.
होय होय सेकंड इयर आहे का तुमचं?
हा म्हणजे, आता चालू झालंय.
हा हा हा....
हम्म..
मग तुम, तुम्ही इंटर्नशिप केली नाही?
नाही... नाही ना होत सगळं मॅनेज.
मग प्रोजेक्ट द्यावा लागतो ना?
होय......
मग?
आता चालू आहे काहीतरी म्हणजे, असं ओळखीचे वगैरे इकडून तिकडून काहीतरी मॅनेज करायचं. असं प्रत्यक्ष जाऊन नाही ना होत, सगळं मॅनेज.
होय होय.
हा काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण असतात.
होय होय.
हम्म..
बऱ्यापैकी एम बी ए ला फर्स्ट इयर ला वगैरे जे एम कॉम ला असतात सब्जेक्ट तेच होते. कारण माझी फ्रेंडनी ती एम बी ए ला होती, आम्ही एम कॉम सोबतच केलं ना, त्यामुळे सब्जेक्ट सेमच असायचे होय. त्या अकाउंटचे वगैरे सेमच सगळं होत सिलेबस.
होय होय बऱ्यापैकी सेमच असत्यात. त्यामुळे थोडंफार इझी पण जातय.
होय होय.
हम्म. तुम्ही तुम्हाला म्हणजे, अजून काय ऑदर असं करायची आवड वगैरे घरी.
घरी असं काय ऑदर म्हणजे, काय असं बनवत वगैरे नाही असं. स्टडीज वगैरे पहिल्यापासून कसं मला स्टडीजची जास्त आवड होती म्हणजे, दुसरं काय अस बनवायला वगैरे काय त्यात इंटरेस्टच नव्हता.
हम हम. कसं घरी केक वगैरे करतोय, परत असं म्हणजे, शिवणकाम थोडंफार असत.
हा मग शिवण काम म्हणजे? जास्त काय मी क्लासेस वगैरे केले, पण येते मला शिवायला वगैरे ते कोरोनामध्ये ते मास्क वगैरे शिवायचे ते, ते शिकले होते. तेव्हाच मी पहिल्यांदा मशीन शिकली होती, मला येत पण नव्हती चालवायला.
हम्म.
ते कोरोनामध्ये ते लॉकडाऊन मध्ये शिकले त्यानंतर, मास्क पण शिवले होते. मग घरीच आपलं काहीतरी.
ते होतेय थोडंफार हातभार लागतय. अे
बाकी त्या मत तर हे, काम आणि जॉब सुरूच आहे.
हो हे पण चालूच आहे छान म्हणजे, तेथोडंच आपलं र लागतो. हम् छान आहे. हो,
अख का मग जहाज
चहा आता घ्यायचा. तुमचा?
आमचा पण आता घ्यायच तर ठेवाय लागलं तेच.
हा माझं झालं की ठेवणार. नाही काय मग
काही नाही बघा
कुठे फिरायला आवडतं तुम्हाला?
फिरायला आवडते म्हणजे असं बऱ्यापैकी निसर्गाच्या ह्याच्यामध्ये वगैरे देवस्थानी पण आवडतात जायला.
हम्म
त्यावेळेस आम्ही गेलो होतो हंपीला बदामीला वगैरे छान आहे तिकडचं पण बघण्यासारख आहे.
अच्छा मी नाही अजून तिकडे गेले नाही.
हा म्हणजे सगळं तिथं असं हेच आहे ना प्राचीन कालीन सगळं इतिहास शंभर दोन चार वर्षापूर्वीची अशी सगळी दगडाचे मंदिर वगैरे
हम्म होय छान आहे म्हणजे अस व्हिडिओज वगैरे बघितलंय.
हा देवामध्ये तिथं मंदिर मंदिरं आहेत भरपूर भरपुर पण त्यामध्ये देवच नाही येत. बऱ्यापैकी देवांमध्ये सगळ्याच युद्धावेळी म्हणजे
युद्धा वेळ वगैरे नेल होतं असं आहे ना ते
तर राम म हे विठ्ठल मंदिर पण आहे बघितलं असलं रिलला
होय रीलस वगैरे बघितलं अजून प्रत्यक्ष नाही बघितलं.
नाही एवढं छान आलिशान मंदिर बांधले पण तिथं देवाला राहावंस नाही वाटतं. एवढं छान मंदिर आहे पण तिथ मूर्तीच नाही आहे देवाची
हम्म हम्म हम्म
आणि त्याच्याच बाहेर ते आपले पन्नास रुपयाेच्या नोट वरती रडार आहे ना?
हा हा
पाठीमागच्या साईडला आहे बघा त तिथं आहे हंपी मध्ये
हो का पूर्ण डीप मध्ये नाही माहिती तिथलं मला काय थोडेफार छोटे छोटे व्हडिओ वगैरे बघितले तेवढच हम्म हम्म हम्म
आहे ते पण आम्ही फोटोज वगैरे काढलेले छान आहे ते बघण्यासारखं
हा हा तू बकू कधी ग न होत
हो भरपूर स्पॉट आहे तिथं फक्त एक दिवस भरत नाही बघण्यास दोन तीन दिवस लागतात आमची कशी दोन दिवसची होती त्यामुळे एका दिवसात आम्ही ते थोडक्यात सगळं बघून घेतलं होत.
ह फिरायचं म्हटलं की वेळ लागतो.
होय वेळ लागतो.
हम्म
आणि ते कसं जरा कर्नाटक पडतंय. भाषेचा प्रॉब्लेम येतोय आपला. आणि जेवणाच येतो.
हा ते सगळं इडली आणि हेच असतं.
हा म्हणजे जेवण तिथं हंपीमध्ये छान होतं चपाती भाजी वगैरे एक टाईम दुपारीचं छान होतं त्यानंतर संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी मिळालंच नाही व्यवस्थित.
हम्म हो व्यवस्थित नसतं त्याने पचत पण नाही.
हो पचत म्हणण्यापेक्षा टेस्टी असं आपल्यासारखं नसतच ते.
हा हा एक ठराविक आपला इथला भाग सोडला की ते जेवणाचा काय विषय नसते पुढे.
होय.
हम्म. आणि ते चवीची सवय असे त्यामुळे होत नाही रे.
आपल्याला सगळं आपल्या इथलं चटपटी खाऊन सवयेत.
बाहेर नाही मिळत तस.
बाहेर गेले की
तुम्ही काय म्हणत होता मघाशी?
काय?
मघाशी काहीतरी बोलत होता ना.
हम्म. हे सांगत होते ना फिरायला वगैरे कुठ.
नाही मी मी विचारायच्या आधी तुम्ही काहीतरी विचारत होता ते स्किप झालं.
हम्म.
माझ्या लक्षात नाही काही विचार होतात. हा काहीतरी विचारत होता पण माझ म्हणजे लक्षात नाही आल.
हम्म - हम्म - हम्म. घरी हा घरी कोण -कोण असते तुमच्या विचारते?
हम्म हा माझी मम्मी पप्पा भाऊ आहे. आणि बहिणीच लग्न झालंय.
हा - हा- हा.
हा तुम्ही?
आणि पण मम्मी पप्पा आहेत. भाऊ आहेत छोटा आहे तो माझ्यापेक्षा आणि काय लग्न झालंय आम्ही पण एवढेच तुमच्या सारखेच आहे फॅमिली.
हा. ठीक आहे मग.
आणखी मग मम्मी वगैरे घरीच असते?
नाही -नाही काम -काम करते.
हां - हा.
ते हेला आपण बाळाला वगैरे आंघोळ घालतात ना मग मॉलीश ते.
हा - हा -हा चांगलाच आहे पण. म्हणजे छान आहे आपलं इथ.
हो तुमचं कसं असत?
आमच्या मम्मी जाता पण ते ह्याच्यामध्ये जाता अ ट्रॅक्टरचे पार्टस तयार होतात तिथे मग ते वर्कशॉप किंवा कोर्शॉप ऐकून त्या ठिकाणी जात.
अच्छा.
पप्पा पण काय पप्पा दिवांन चे काम करतात. आपल्या इथं काही टेक्स्टाईल बिझनेस का तथ. माझा भाऊ पण जातो तो पण जॉबला.
हम्म - हम्म - हा
ह तो पण जातो.
अ् ठीक आहे ठेवू का मग?
हा हा चालेल.
नंतर बघू फ्री झालं की कळवा. बघते मी हां ठीके ठेवू?
हां ह